हॅलो
हॅलो येरे ना
हा पाऊस पडतोय पाऊ- वादळ उठलंय तर मग अ निघून या ना तथ शतामध्ये ना हॅलो
हम थोडा टायमा नि जान ना इकडं ऊन आहे ना हॅलो अस्मिता आहे मी कैलास वर्ष लकसुमा
हाणे
असं आहे ज्योत्या
अ कोणाच्या याच्यात कोणाच्या क्षेत्रामध्ये
हे इथं आपल्या तंटा पाटीलच्या शेताकडं
टंटा पाटील प तिचा लिंबा तं जाण नाही ना तिथं एवढं लांकंच काय
आहे ना व भरपूर झाड आहेत ना लिंबाचे तिथे दिऊचलतोय ना आम्ही
ते
नदी काठी नाही व केळी केळीच भाग आहे ना तो खळीचा बगीचा
ते हा तिथं अ आपल्या शेतात नाही गेले का
आपल्या शेतात नाही गेले पाऊस आहे उठलाय आणि एवढ्या लाब
मोटर चालू पाणी बघायचं होतं पण आता त निघून गेलेते इकडं कमी तरी किती वेळ लागेल तू पडल किती वेळ लागेल
आता थोडा टाइम व बघतो पाऊस पण गर्दी करतोय आता थोडंफार उचलो मग चाललं जाऊ
असम सब घेत मी हा हॅलो अस्म अस्मिताचा फार्म भर ते आणि कोण कोण ण ते विषय घ्यायचे ना ते ठेवून संध्याकाळी अं समतालान सरोसरीला विचारून टिक घेऊ अ उद्या मग सकाळी दुपारून
ह ते हे पण अह काय हो अ सत्तर पर्यंत आहेत ना
काय
हॅलो ते सोडवलं आहे तर सतर साठ सत्तर टक्क अस मग दोनशे दोनशे दोनशे अडीचशे पर्यंत भेटतील का मार्ख तिला
नाही किती सत्तर सोडवलेत का बरोबर सत्तर आहेत का
हा असं म्हणजे अर्धे आठवण नाही आहे अजून तिला
पण सत्तर कनफमाय
हा असं सत्तर पर्यंत असं आहे मंग सत्तर तर मंग होतील ना दोनशे अडीचशे पर्यंत का नाही
मेरिट तीनशेच्या आसपास पाहिजे का तीनशे
तीनशेच ब अजून अर्धे आठवण नाही आहे तिला
मग बघू पण नाही कत कधी लागताय ते मग बघू मग कसं काय ते सगळं आणि कर पन बीएससी ला घेऊन घेऊ तीन वर्ष ीसी सुटली कलीर आता मग ममताजव पाठवून देऊ पीजी डी एम एली करायला एक वर्षा अच्छा!
मुंबईला.
मुंबईला पाठवून देऊ, सधू पण काय करतो जर ग पडला. झाला तर त्याला पण मुंबईला पाठवून देऊ. हो!
हो त्यांना पाठवून देऊ.
हम्म जर जर आता नीट म ते नाही झाला पास, जर काही व्यवस्थ अभ्यासला तर ठीक. मगम एम एस सीएटी आणि याचा दोन फारम भरून देऊ! जर नाही झालं तर मग... समताला विचारून बघू तिकड पाठव जरा समताम तिकडं करून घेत करून घेत दोन तीन वर्ष त
तसच कराव लागेल काहीतरी रूट ला त्यांची रूट लागेल.
बराव लागेल पाच हजार स
कॉलेजला हा.....
हो
मग तिच्या हच्यातून काढून भरून देऊ ना!
कुठून?
हा इथ आहेच पहिले किती काढले होते पंधरा
हम्म! बघम् हम्म
असेल तर आणि याला पण नाव संदेश ला, ह
संदेशला ऑनलाईन, ह ऑनलाईन मध्ये भरून घेऊ.
त्याला कम्प्युटर क्लास साठी त्याला बी त्याला बी पाच हजार लागतील,
ह त्याला पण प नाही बघू त्या कम्प्युटर आणि ऑनलाईन आप व करावं लागेल अजून त्याच.
गे हे गेले ना! निघून गेले ना! अ हे गेले ना निघून? गणे भधते गणे भांधते हो. हा चाल गेले.
गस मिळत. नाही रिक्षा घेऊन. हो! धण्याच्या रिक्षामध्ये ठेवून घ जाऊ थंडी पण ठेवून जाऊ आणि सगळंच भरू खर्च मिरच्या तिकडन आपण एक परत घेऊन येेऊ मग, रिक्षाला सांगून घेऊ त्यानाला किती? अ पाचशे साडेपाचशे. त्याला पाशे सहाशे देऊ!
चालेल आता कुठे आहे साध्याला? जेवण घरून करून आलो होत ना आम्ही, कुठ मध्यानला.
हम्म! त्यादावन आता म्हणध नाहीना.
साधे म्हणून आता मधनाला आल.
हम्म जेवण करतोय या जेवण वगैर करून. हो मग खेड्यावर जायचं उद्या जा हा आता दवाखान्यात तिथे आरोग्य कॅपण करायच आहे ना उद्या.
उद्या आणि इथं काय करणार मग
उद्याच तो फाॅर्म भरायचा आहे तिथं पण
गॅप सर्टिफिकेट
हम्म काय काढलंय ते हा हा करून घे. के अपसे पाऊ
ह अस्मिता म्हणायची असं काडी बोलले असते तर मग मी बी सोबतच चालली गेली असते
नाही आता जाऊ दे ते झालं असत पण आता करून ठेव फॉर्म बीम भरून ठेव.
तुम्ही साध्याऊन फिरून आले का
हा फिरून आलो. शाळा जाऊन फिरून आलो मी.
हम्
ना आता जेवण करून मग अजून खेड्यावर जाईल मग
हम्म पाऊस पावसाचा अंदाज बघायचा पहिला पाऊस आहे म तर
चल ठीक आहे मला बघू ह - त्यांचं सगळं हे करायला लावा मग निघून जाण तुम्ही आता घरी
आता थोडं अजून चालत ओ थोडेशी आज आहे ऊन आहे तसत वातावरण आता हे होतय पण तरी थोड्याफार उचलून घेऊ मग चालली जाऊ
किती किलो उचलं?
असतील तरी पंधरा पंधरा किलो अस? तील हम्म
अरे बापरे
मग अ संधू पण आहे अस्मिता पण आहे.
अन घरी?
घरी मामी आहे ना? ते पण निघून आले होते मग चला मग म्हणून घेऊन आली मी त्यांना बी हम्
चालेल मग म त्यांनी निघून जा मग निघून जा लवकर
जा हो पाऊस पण पहिलाच पाऊस आहे पावसाचं वातावरण बघून जायचं कोणत्या एरियाला चाल चाललेत तुम्ही
हम हे ना देख
कुठे जाताय आं
पापी हॅलो
कुठे जातय आता?
आण शैलीत ते बोर्ड घेऊन जायचंय.
बोर्ड
हम्म
स्तर
हम्म बघू मग संध्याकाळी समता समताला फोन लावला होता. ते चेक कोणता विषय घ्यायचे ते चेक करणार आहे.
त्यांनी कोणते घेतले होते?
केमिस्ट्री.
केमिस्ट्री मस्त स्त गेल्या वर्षीच भरून दिलं असत. आता एक वर्ष गॅप नाही झाला असता, ऐकलं नाही. तीनी बी.
आता काय घरातनं, नेट साठी ना.
हा ते बी आहे बरोबरच. ते सांधू सांगायचं, मस्त ते होती त्याच्या ते क्लास लाव सांगितलं, ऐकलं नाही हेनी, नाही तर मस्त झालं असतं.
हम्, झालं असतं ना, त्याच्यावरन.
पैसे, पैसे, पैसे करून- करून नाही भरलं, म भरून दिलं असतं. त मस्त झालं असतं, त्याच. हा
भरलं गेलं तो चांगला राहिला असता.
पैसे नाही, पैसे नाही म्हणून नाही तर, मस्त लावून घेतलं असत त्याच् भारी शिक होतात, सांगायचं संधी
हम
मस्त मदत होऊन गेली असती ना, मंग तिला.
बाहेरून एकदा अजून भरून देऊ तिचा, बघू.
ह तस तर, चालूच राहील अभ्यासला पण ते मी असं वर्षान वर्ष येत होत राहता मंग जमा नंतर हॅलो, कोण-कोण आहेत आता?
काय न ताई मी असं आता जेवण करून मग अच्छा कोण? कोण ग? सुट्टीवराय सुट्टीवरय ते
सुट सुट्टीवराय?
नवरदेव बघायला गेले.
कुठं?
आता ते धुळ्यामध्येे येत्याल ना. हा
नवरदेव बघायला?
दोन दिवस सुट्टी, सुट्टी घेतलीय.
हे मोहरम साठी अस ना तिथे यात्रा भरते. त्यांना मोहरमची हॅलो मोहरम का काय म्हणतात ते.
हम् हम्.
हॅलो, आ यात्रा पन ते ना, मो मोहरम का काय म्हणतात ते.
मोहरम.
हा - हा त्याची यात्रा भरते ना. यात्रासाठी
हम्
बारीक ह्याज्यात
चालते मग तुम्ही तयारी करा आणि मग आता निघणार घरी चालेल मग ठेवू मग
हो चालेल ठीक आहे
डायपर फोडले काय
हे धर रे धर ये कट कर
करा